हो. हॅलो!
हा बोला.
हा येते का
हो, आवाज यायला बोल बोल.
ह ह कुठं हास?
अरं वावरात हाय इकडं.
हो, मी बी वावरात आलो.
हाय, मग काय बी काही करायला एडमिशन.
अ करू ना.
कधी?
अरे! आता याच होतं, आज उद्या याच होतं पण कॅन्सल झालं.
हम्म, उद्या वर्ग आहे ना ते.
उद्या का?
नाही.
काय हो माहित नाही होत, गड्या तू चालला का?
पाहिजेत जातो उद्या, काय होत ती.
पाहिजो ना मग काय मिळणार त हा.
हम्म.
माहेर काही होत नाही.
बर ऍडमिशनच काय मिळेल काही करायला.
खर्जून आल्यावर नाही मी येतो सोमवारी तो आता.
हम्म मनलागाल पम.
आणला का?
हो ना.
काय काय भर लागती त्यात मी?
अ फॉर्म पाहिलाच नाही मी, अन काय सांगू तुझ फक्त घेऊन आलो काल. ते बी मिळल बघ, हा कॉलेजून सुटलं होतं.
ह ह ह.
हम् काल दोन लेक्चर झाले एक पथररांग मॅडमने घेतले. य किंगोल पतव रांग मॅडम.
ते कोणती मॅडम हे जे पुत्र.
त माहिती नाही कधी माथारी. उजाड मॅडम आणि त एक उजाड मॅडम. आणि ती दुसरी एक पथवराव मॅडम.
ते कुठं कशी म्हणजे म्ह तर मी पाहिलंय की नाही.
पाहिल हंड्री तीन अशी काय आपल्याला स्टार्टिंगला शिकवायला तर.
ते मराठी होती ती. क आहे का. काय समजत का नाही ते समजत काय असत नाही कोणत्या विषया शिकव तिथे.
का म का लिशच नाही सांगितले फक्त आले असेच साधारण. कोणी सांगितलं तर असं काय करायचं काय नाही बस.
वर्षी काय काय फवर फेरते काय काय हर वची.
ते आता उद्या उद्बोधन वर्ग झाला की मग सांगत तर काय करायचं काय नाही. कोणता प्रेझें ह् कोणा प्रेझेंटेशन कराला लागते.
डबल डबल करच लागते एवडषशी.
त्मग. आता या वर्षी तिसरा आणि चौथा सेम. डबल मग पाचवा आणि सहावा. पुढच्या वर्ष ये नि यंता ब नाही.
आ.
पुढच्या वर्षी बी नाही नि यंदा बि नाही रे.
मा का प्रेझेंटेशनला गेलं टेन्शनच येत अर्ध.
चाल कोण घेऊ एकायशात असल की मग मी हाो ना.
होला आपण एका यास पाहिजेत बेला.
ह लट आला कॉलेजला जाऊन पाहाान लागते पहिल्या नंबर कधी येते काय नंबर आपला. कोणत्या याच्यात तू.
हो ना आणि आता फिल््डवर सर्व शिक्षक बदलतील ना.
क ना.
फक्त का नाही मॅडमच्या य नाही नाही आल पाहिजे का.
नाही नाही मॅडमच्या याच्यात आलू यंदा नाही कि मॅडम सपथून घेतात. पुन्हा इंगोले सर आपले क्लास टीचर आहे तदा.
हिंगोलीचा ते कोणतरी म्हणे उजळे मॅडम.
नाही नाही यंदा हिंगोले सरी झले.
इंगोले सर आपल्या ते आपल्या समाज शास्त्र कायतरी शिकवातात ते. होा ना ह ना ते म तर मा ते. चांगलेतलं गरीब घेतला कध.
ह मग ते जे ना आपले क्लास टीचर येत हा.
हजेरीे हजेरीे कोण घेते.
तेच घेणार आहे हिंगोली सरच
चाल घेतली होती का
अरे काल सज आले सांगून गेले फक्त काय येणारे काय नाही तुम्हाला
हम हं
हम्.
ठीक आहे.
कसं करायचं काय करायचं ते.
हम्म सांगून सांगून घेले काय. म्हणजे असं सांगितलं का
हम् म्ह तुमच्या राहिलेलं मित्राला सांगा म्हणे ऍडमिशन करायला
हा
हम्म
तर ऍडमिशन कय लास्ट तारीख वगैरे असं काही नाही ना
नाही सध्या अर एवढा महि ना चाल त केलं तर
एड म सांगते ना
हम्म म्हण म्हण ल कधला काय
येतो ना सोमवारी येतो
मर तर ये तुलत म्हणला तू
हा
ह
काय म्हटलं काय म्हटलं
काय नाही इकडे वार होते काका नावदल तर झाडे लावून चालू वरात
झाडा लाव
हम्म हम्म
हां
गा बारा ाडतं ते आता बैलगाडी नाही आणली तोरच चालले लावन बजज हम्म माणस येत कटडे खाजल तऊून
बर ना
हम्
किती एण आहे त अगरी वा
हा
किती एकर आहे बा
आर मी इकडे रोजनी येला
रोदन महाराभा
हम्म फक्त यायचंय झाडेगिडात आणून दिले तेल सांगायजे कसे लावायचे काय
ब
मग त्याला कुंपण करून घ्यायचाच.
ह अस स आहे ना.
नरपा.
असश रुपये पा आहे.
मग पहाठ दहा वाजतापासून पाच वाजेलो
दस्ता बसून पाहि हो नाही.
हम्म तुमच्या इकड काय चालूय का मग.
काहीच नाही काहीच कामा नाही ते पाणी नाही काही नाही भिज भजल सुरू.
काल झाला आमच्या इकडें पाणी
ह झालागा ह लगा के का इक काहीच नाही ना फाद्याच बे लाग सोयाबीन वाढत चालली काही
नाही इकड झाला काल जरा असा शि तुडे सापट शिपक म्हणून म्हटलं तिकडं पाणी गिणी घय का ना काही.
नाही नका जरसा तरी पाहिजेपक चिपक.
इकडे झालं बा काल जरा अस पक शिपक काल वाशिमला पण नाही.
हा
रिसोर्ट हिंगोली इकड शेनगाव इकड पाणी झालं.
हा हा.
हम्म. कालिबर वाशिमला होतो मी
कट करून लाव का डबल चुले आता.
पाईन लावून लागते का.
डबल आता एक कटकिरी एक तास पूर्ण होईल ना.
हम्म.
मग ठा डबल लाव होतो मीथला.